हा हॅलो आवाज येतोय.
हा आवाज येतोय.
हा तुम्ही अ आवरलं तुमची कामं वगैरे सर्व
होय आव रले बघा फ्री झाले आता बोला की
नंतरच कॉल करूया, बाकी ठीक आहेत ना बाकी मुलं वगैरे व्यवस्थित आहेत.
होय सगळे ठीक आहे, तुमचे सगळे ठीक आहे.
हो हो व्यवस्थित आहे एकदम, सध्या कस आता नही पाऊस बऱ्यापैकी आहे आता इकडे, कारण चांगला सुरुवात आहे सध्या तरी आज पसून सुरुवात झाली आतापर्यंत विश्रांती घेतली होती, पण सध्या सुरुवात आहे पाऊ साला चांगली, न सध्या कस पेरणीचे वैगरे चालय ना शिजन बऱ्यापैकी आता आता पाठीमागे पाऊस न झाल्यामुळे पेरणीवर. ती परिणाम झाला म्हणजे जे पिकलेले धान्य वगैरे होते, ते आता सगळे सुकले गेले. त्यामुळ दुबार पेरणीचा प्रॉब्लेम आला, तुमच्या इकडे काही प्रॉब्लेम नाही ना तसा झाला.
होय नाहीत. तसा एवढा काय नाही सोडा.
हा हा हा म सध्या काय करता आता तुम्ही?
मी घरीच असते सध्या हा तुम्ही?
मी पण घरीचच. ते हं अ त्याच्यामुळेच बाकी मुलांच म्हणजे शिक षण वैगरे आता सध्या आपलं आता हे चालुच च हे ना छोटी, छोटी मुले आहेत आपलं, मं अभ्यासाचं वगैरे कसं करता तुम्ही मुलांच घरी? ऍडजस्टमेंट हा हा हा म्हणजे पण आ पण घेत असताना अभ्यास थोड त मूल हट्टी पणा करतात ना, मग त्या वेळेस काय करता नि नेमकं कारण आता प्रत्येक आईचा तोच अनुभव आहे, की मुलं ऐकत नाही आपल्याला.
होय त्यांच्या मूडनुसारच, त्यांना द्यायला लागतय होमवर्क.
हा हा म्हणजे हसत खेळत ते पण पाहिजे, कारण आता कस मुलां रागव हा प्र
हा रागवलं तर त्यांनी उलट उत्तर आपल्याला म्हणजे त्याच्या उलट करतात.
हो हो त्यामुळे त्यांना गोळीने प्रेमानेच व्यवस्थित समजावून सांगावं लागतं.
होय
हम्म मग आता ते आता जरी एखादा विषय आपण शिकवत असतो बर आपल्याला नाही समजलं तर तुम्ही कोणत्या पद्धतीने वगरे घेता त्यांच्याशी काय घरातल्याात समजा गणितिक्रिया वगरे करतात ना बेरी प ज म ण म्हणजे एक मी माझं उदाहरण सांगते की मी त्यांना आपली धान्य वगैरे असतात घरात त्यांचच म्हणजे त्यांना मोजायला वगैरे सांगते आणि त्या पद्ती
ए का हा मी पण दच वस्तू हा काउंट करायचा यातून दोन म्हणजे टू साईड ला काढ मग किती रले बघ मग ते लिही असं हा वस्तूंमध्येच मी जास्त हो आ जची जॉईंट फॅमिली आहे
अच्छा अच्छा प त्यातनं पण वेळ काढून सर्व गोष्टी करायचं म्हणजे कठीण जात
होय होय सात पर्यंत सगळं आवरून मग त्यांना घ्यायचं नंतर त्यांच एक तास झाला मी मग जेवायला देन
हा
हा असं चालू असते रोज एक तास घ्यायलाच लागतोय स्कूलचा होमवर्क असतोच
हा नाही त्या कसं आहे आपण एखादा तास बसतो क मु व कामामध्ये व्यस्त असतो आणि त्यामुळे मुलांना मग हे होत नाही त्यामुळे एक तास आपण त्यांच्यासाठी दिला तरी बर होईल त्यामुळे आणि आपण थोडसा आपला सहवास लातो नाहीतर होत कस आपण कामाच्या याच्यामध्ये मुलांना हे करू शकतो
हा वेळ देऊ शकत नाही प त्यांच्याकडे मग दुर्लक्ष होते
नाही आणि मग चिडचिडेपणा जो त्यांचा वाढतो त्याला कारणीभूत मग आपण त्या एखा तास आपलं त्यांना व्यवस्थित प्रेमाने समजावून वगैरे नीट सांगणे अशा पद्धतीन चाल तरी कुटुंबामध्ये आपले सर्व ता एकत्र कुटुंब म्हटल्यानंतरी काका वगैरे असतात त्यामुळे त्यांच्यासोबत पण त्यांचा वेळ भर
थोडा वेळ जातय होय आपण आपलं काम करूपर्यंत त्यांनी ते म्हणजे सगळ्यां सोबत टाइम स्पेंड करतात ते तट
वा पणतो आणि थोडस जे उलट एक ांतात ज्या वेळेस मुलं असतात त्यांना कसं एकलकोंडेपणा वाटतो त्यामुळे कुटुंबामध्ये ते सगळ्यांसोबत व्यवस्थित राहू शकतात
हो
आणि सेफली आपल्याला क कु का वरे असेल तर त्या दरम्यान पण आपण त्यांना घरात आजी आहे जो आहे त्यांच्याशी ते थांबू शकतात नाहीतर इतर वेळेस जर एक एकताच असेल किंवा फॅमिली आपली एखादी एक म्हणजे एकत्र नाहीये अशी तर त्यांना भरपूर प्रॉब्लेम होतात आणि त्याच्यामुळे मुलांचा पण खूपच इश्यू होतो
होय होय होय मिक्सअप होत ना इतलं पट ण मग बाहेर गेल्यावर
आणि मग कसं आहे परत थोडेसे मोठे होतील तस तसं त्यांना ती सवय झालेली असते ते पण अशी त्यामुळ मग त नाही ह नाही होत त्यामुळे व्यवस्थित उल सर्वजण सोबत असल्यामुळे चांग मुलांना उट तुमच्या भपूर हे होत असेल
शेरिंग करण ते तिथूनच सुरुवात होते सगळे
हम्म कसं शेअरिंग करत नाहीत एकटे असले की त्यांना कसं स्वतःला एकट्याला असायची समय असते म्हणजे काही असेल तर त्या एक पण तेच एकत्र फॅमिलीमध्ये असल्यामुळे कस हा एक म्हणजे आता काकांची मुलं किंवा आपण सगळे एकत्र मिळून राहायची सवय लागते सगळ्या गोष्टी घेतल्या तर एकमेकांना दिल्याशिवाय ती मुलं राहत पण नाही बाकी आणखीन काही काम वगैरे करता का मग
हा घरी हे अ मग घरीच असते काय बाहेर काय नाही हा
हम्म हम् हम् आणि म्हणजे मुलांचा मग अभ्यासमध्ये याच्यामध्येच पूर्णपणे वेळ निघून जात असेल हम्म ह् आता या्या पावसाच्या वातावरणामुळे बरच हे फरक झालेला आहे
होय होय होय
कारण सध्या कसं गरमी पण वाढलीय पाऊस पण येतोय मध्येच ग गरमा पण वाढत चाललाय तो
मध्ये पाऊस नव्हता तेव्हा उन्हाळ्यासारखंच होऊन सुरू होतं की गरमी वाढलेली
हा नाही गरमी म्हणजे भयंकर गरमी होते अशी उष्णता भरपूर जाणवते या वर्षी भयंकरच
हो
आणि आता आपल्या इकडे जे आता सण समारंभ पण साजरे करतो आता सध्या आलीय आता आषाढी एकादशी तर आलेलीच आहे हो त्या नििमित्ताने आपण मुलांना काही वेगळ सांगू शकतो का त्या निमित्ताने काय म्हणजे कार्यक्रम वगैरे तुम्ही घेता का असे किंवा मुलांना पार्टिस
हा आता स्कूलमध्येध्ये असतच त्यांच्या आषाढीच वेशभूषा ड्रेसिंग वगैरे करून यायचं घागरा वगैरे असं घालून जायचं पैठणीच्या साड्यांचा अस तो लुक हम्म वारकरी पोरणा असं हम्म हा हा स्कूल म तस असत त्याच दिवशी हा हा असतो हो
मा पण मिते आणि खऱ्या अर्थाने हे योग्यच आहे ज्या काही मुलांसाठी प्रति स्पर्धा होत आहेत त्या त्याच्यामुळे त्यांना सण उस्तव समारंभ यांची माहिती मिळते आणि जास्त करून आपण कसं घरात कमी प्रमाणात असत जेवढे शाळेत ते घेतात ते
हां होय
ह त्याची माहिती पण बऱ्यापैकी त्यांना मिळते त्याच्यामुळे त्यां ताव पण असतो त्याच गोष्टी आपण घरी जरी सांगतो ना मुलांना तरी येवढं पटल पण त्यांच्या लक्षात नाहीत काहीतरी आहे हा एकादशी आहे तर आहे पण तोच कार्यक्रम चांगल्या पद्धतीने शाळेत होतो ना त्यांचा
तेव्हाच त्यांना त्या सणाची त्यां का म्हणजे हे होत्या ओळख पक्की बसते
हो हो हो आणि माहिती चांगली मिळाल्यामुळ आणि परफेक्ट ते त्यांच्या डोक्यात राहत ना आषाढीला काहीतरी असत म्हणजे कुठले तरी आहे मग त्यावेळेस ते कस ते त्यांचे शिक्षक पण त्यांना सांगत असतात काय महत्त्व वगैरे आहे. तसं आपल्याला चांगल्या प्रकारे घरी आपण नाही सांगू श. मुलांना एक फक्त हो एकादशी आहे. हो हो कारण सर्व संत मंडळी आपण फक्त विठ्ठलाचं मार्गदर्शन हा विठ्ठल असतो आपल्या विठ्ठल आहे त्यांच्यासाठी आपण हे करतो. किं ते पंढरपुरात आहेत पण बाकीची जी संत मंडळी आहेत ती मुलांना काय माहिती
होय नामदेव ते यता ते शेड्युल देतातस त्यांना स्कूलमध्ये तुम कोण कोण काय काय बनून यायचं ते
हा हा.
हा असं त्यामुळं मग ते स्टेज हा मुलगी आहे माझी. होय बनते की मुक्ताई झालेली गेल्या वेळेस हा आता ह्यावेळी काय सांगतात बघूया.
हो नाही आहे नवीन नवीन कसं त्यांना प्रत्येक वेळेस नवीन दिलं. कि त्यांना मग ती हे होतीच आहे त्याच्यात ना.
आणि त्यांचं कसं प्रत्य प्रत्येक संत असं म्हणजे स्टेजीसमोर आणतात आणि प्रत्यक त्यांचं काय वाक्य असेल एखांद
हा हा हां त्यांना व्यक्त होण्यासाठी सांगत असतील. आणि याच्यामुळे कसं त्यांच्यातली जी स्टेज ड्युरिंग आहे. ती वाढते म्हणजे एवढ्या सगळ्यांसमोर बोलायच. म्हणजे कठीण असतं ना एवढ्या लहान वयामध्ये त्याच्यामुळे हळू हळू तिथूनच सुरुवात होते.
हा होय.
आपलं कसं घरात आपल्यासमोर मुलं भरपूर बोलतात पण बाहेर सर्वांसमोर बोलायचं डेरिंग त्यांना शेवटी कसं ते शिक्षक त्यांचे घडवतात ते पण महत्त्वाचं आहे.
होय ह ह ह ह. मेन जास्त त्यांचा वेळ शाळेतच शिक्षकांसोबतच जातोय. घरी येऊन काय जास्त वेळ थोडं खायच्या वेळी आणि होमवर्क घेता वेळीच आपण त्यांच्यासोबत असतोय. आणि झोपणं दुपारचं ते ना अजून छोटीच आहेत ना ती
हो नाही आपला जास्त वेळ नाही होतो त्यांच्याशी एक तर पूर्ण शाळेत आता सकाळी कुणाची दहा ते पाच किंवा नव्हती. याच्यात वेळ जातो मग आपल्याला वेळ मुळात भेटतच नाही त्यांचा आणि घरी असले तरी आपण कामात ते थोडस खेळणार आणि एक तास परत
अभ्यास मग ते अभ्यासासच बोलायचं होते ना त्यांच्यासोबत जास्त काय एस्ट्राच बोलतात नाहीेत तरी त्यातूनच कायत काय तर विचार जात हे स्कूलमध्ये कस शिकवलं ह्यावेळी काय मग ते सांगतात. तस म्हणजे कि असं मज्जा झाली ते ना असं.
हा नाही त्यांच्या गमती जमती सगळ्या शेअर करतात ना. नाही पण छान उलट मुलांना ना त्यातनं खूप सगळे मार्गदर्शन मिळ. तर नवीन नवीन मित्र मैत्रिणी त्यांच्या शाळेतले प्रत्येकांचे वेगवेगळे स्वभाव अस. त्याच्यामध्ये पण त्यांना राहायला व्यवस्थित वाटत आणि मग तिथली पण त्यांच्या गमती जमती शाळेतल्या काय घडलेल्या आहेत त्या आपल्याशी शेअर करते.
शेअर करतात होय ह.
ठीक आहे तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
हा हा ठीक आहे हा. हा बाय गुड नाईट